तो आवाज येतोय ना ह हो हो येत येत येत का काही नाही हो बसले होते तेच विचार करत होते की आता पाऊस वगैरे नाहीये पावसाचं तुमच्या इथं आहे का पाऊस
नाही ना इकड कसलाच पाऊस नाही.
आमच्या इथे पण काहीच पाऊस नाहीये जूनचा अ अर्धा महिना गेला. तरी पाऊस नाहीये अजून?
हो गेल्या महिन्यात फक्त पडला बघा एक दिवस ते पण नुसत्या गारा पडलेल्या एवढ्या गारा पडलेल्याना काय बोलायच नको?
हो आमच्या इथे पण पडल्या होत्या गारच पडल्या होत्या.
पाहा नं पाऊसच नाही. तो गाराचा पाऊस झाला तेवढाच आता ते आमच्याकड पाणी सुद्धा स्टॉप केलं सगळं शेतांना पाजयचं
आमच्या इथ एक दिवसाड पाणी येतय म्हजे हो आणि कधी कधी कुठल्या तरी आठवड्यामध्ये दोन दोन दिवसांनी असं पाणी सोडताते आता एवढं पाणी कसं काय कुठं भरून ठेवणार तेच तोच प्रश्न आहे. आणि प्यायला तर पाणी लागतच स्वय पाकाला
हो ना इकड पण एक दिवसा आड करून
तुमच्या इथे पाणी रोज येतय का?
नाही नाही गावाकड येतं दररोज पण ते पण कसं झालय केमिकल सोडलय ना कोणीतरी नदीत मंग त्यामुळं प्यायला वगैरे दुस रीकडनच भरायला लागते गुरांना आमची गुरं पण आहेत. ना गावाकडे मग त्यांच्यासाठी पण दुसरं पाणी भरायला लागतय नदीच पाणी पाजच नाय सांगितलंय आणि पाऊस पडल्याशिवाय ते त केमिकलच पाणी सुध्या वाहून जाणार नाय ना असं वाया - वाह्याला पाणी तरी व नदीत पाहिजे
हो पाणी नदीमध्ये असल्याशिवाय त्यांना देणार तरी कसं? मग तुम्ही कसं काय करताय म पाणी अ व जनावरांना वगैरे पाणी कसं काय देताय
कुठे विहीर वगैरे असेल. तर तिथं नळ वगैरे शंभर चालू झालं की तिथून कळशा भरून आणायच्या आणि ते भरून ठेवायच मंग पाणी खर्चाय वगैरे खर्चायला काय नदीच वगैरे युज करतोय पण गुरांना प्यायला वगैरे तेन बी हितच भरायला केमिकलच पाणी तर नाय ना आपण गुरांना पाजू शकत काय झालं वगैरे तर?
आणि झाडांना वगैरे मग पाणी त्यांना अ
झाडांना नाहीच पाणी आता झाडं तर आमची भरपूर आहेत.
आम आम्हाला तर आता झाडांना पण आम्ही थोडं थोडं पाणी देतो म्हणजे आमचं कुंड्यांमध्येच असं पण त्याला थोडं थोड पाणी देतात आता काय करणार ना आता पाण्याचा तर प्रश्नच ये नाहीतर आधी आम्ही दोन टाईम खाली वगैरे पार्किंगला झाड भरपूर मोठी मोठी होती ना त्याला दोन टाईम वगैरे पाणी दयायचो आम्ही पण आता पाण्याचा प्रश्न इतका झालाय आम्हाला आम्हीच दोन दोन दिवसाच पाणी साठवून ठेवतो म झाडांना पण आता दिवसाड दिवसाड पाणी द्यायला लागतय.
हा ना आणि ते झाडांना घालायचं का आपल्याला ठेवायचं परत आपल्याला एक पाहुना जरी वाढला तरी पाणीच प्रॉब्लेम होतो.
आणि पाणी खरं साठवण्यासाठी म्हणजे असं गावामध्ये वगैरे तरी काहीतरी सोय होऊ शकते की काहीतरी विहीर खोदली किंवा एखादं हे खे खोदलं तर पण शहरामध्ये तसं करताच येत नाही ना म्हणजे पूर्ण पाणी आल्या शिवाय काय उपायच नाही कुठून आणणार पाणी?
हा ना आम्ही इथं राहतो तिथं पण एक दिवस आड करून येतो ना. मग ते ड्रम नसतात का मोठते बघा. ते भरून ठेवतो दोंडरम आम्ही. मग आम्हाला बरोबर जात चौघांना दोन दिवस. आणि दोघां दोघांना चौघांना किती पाणी लागतं ना दोघांत दोघत एक ड्रम बस झाला मोठा ड्रम आहेत ना ते सनटेक्स नसतात का मोठे घरावणे असतात.
आमच्या इथं पण तेच करतोय आम्ही आता भरून ठेवतोय आणि टाकीचं पाणी वगैरे आहे पण ते आता पूर्ण सगळ्यांनाच टाकीचं पाणी लागत ना ते पुूरणार तरी किती?
हो.
आणि प्रे पाण्याला मेन म्हणजे प्रेशर नाही प्रेशरनी पाणी असताना तर टाक्या फुल भरतात.
हा.
आणि घर घरामध्ये वगैरे पाणी येत नाही वरती आम्ही खाली दोन मजले खाली उतरून जातो पाणी घेऊन येतो.
होय बिल्डिंग मध्ये राहत ना त्यामुळे आम्ही घरात राहतो सिटीमध्ये.
हा म्हणजे असं तुम्ही असं खाली घरे ना त तुम
हा त्यामुळे हो पाणी येत आणि त.
आम्हाला वरती पाणी चढतच नाहीत. हा प्रश्न झालाय. हम्म.
इथं जिथे जिथं असं बिल्डिंग य ना इथं पण तिथं पण तोच प्रॉब्लेम होतो ते ्रंग आणतात ना बाहेरन बोलवून पाण्याचे तसे बोलवतात.
आमच्या सोसायटीमध्येध्ये एक मध्ये ना एक आता आठ दिवसापूर्वी पाणी नव्हतं. मग आम्ही एक टँकर बोलल होत. मग त्या टँकर मध मग टाकी फुल केल्या आणि मग राहिलेलं ते पाणी मग सगळ्यांनी मग प्यायला वगैरे हांडे वगैरे घेऊन गेले मग. काय करणार ना आता? आणि टँकर पण खूप महाग पैशानी पाणी विकत मिळतय.
होत पहिलं होतं का असं काय?
आणि त्यांना आधी फोन करायला लागतो मग ते सांगतात की टँकर आत्ता बुक आहेत मग तुम्हाला ह्या ह्या या दिवशी टँकर मिळेल इतक्या इतक्या वाजता मिळेल मग तेव्हा ते पाण्या हो मग तेव्हा ते पाण्यासाठी जायला लागतं आणि जे जॉब करणार आहे ते तर गेले की मग त्यांच पाण्याच प्रॉब्लमच येतो ना त्यांचं पाणी
हो ना घरी असेल तर बरं आणि प्रत्येकाच तर वेगवेगळच असतं.
आणि टाइम टू टाइम पाणी येतं त्या टायमिंगला येतं आणि त्याच टायमिंगला जातं पण जे आता जे जॉब करणार आहेत ते लवकर जातात. मग त्यांच मग त्यांना काय? करायला लागतय. आता त्यांनी काय केलय, आमच्या इथ सोसायटी मधे त्यांनी सांगुन देवलय कि या या दिवशी आम्ही उशिरा जॉबवरती येऊ पाणी भरुण येऊ पाण्याच प्रॉब्लेम ये, है अस स्पष्ट त्यांनी रिजन धिलय तिथ ऑफिस मध्ये.
होय ना लय अवघड आहे असं माहित आहे पाण्याचा जर यंदा जर पाऊस नाही ना पडला तर लय लय अवघड होणार आहे माणसांचा. महागाई वाढणार ते वाढणार पण पाण्याला पण महाग होणार माणसं.
आणि भाज्या पण महाग झाल्यात पाणी नाहीय तर.
तुमच्याकड काय रेट हे भाज्यांचा?
आमच्या इथं पस्तीस रुपये चाळीस रुपये मेथीची गड्डी तर पंचवीस रुपये वगैरे हे. अ कोथिंबीरची गड्डी पण पंचवीस.
तिकडं तीस ला हे अम कोथिंबीर तेवढी दहा ला आहे पण मेथी वगैरे भाजींच्या ज्या गट्ट्या हेत ना त्या तीस न पस्तीसशिवाय नाहीत्या
हा सगळा पाण्यामुळेच प्रॉब्लेम हे खरं पाणी आलं ना तर शेतीला पाणी होईल जनावरांना पण पाणी नी मिळेल नाही का सगळ्यांचे सगळे धरणं वगैरे नद्या तलाव सगळे भरतील
होओ ते धरणाचं पाणी त किसतो होत किस साठलय व्हिडिओ वगैरे येतात ना न्यूज ला.
आणि अ पावसाचं पाणी इतकं तळाला गेलंय ना आता खाली पाण्यामधून पण हे ना पूर्ण गाळ येतोय. जरी आपण फिल्टर वगैरे जरी लाव हणा तरी थोडं मातीचच पाणी येतय म ते पूर्ण परत गाळून घ्यायला लागतय ते पाणी
हो.
काय करणार ना आता पाऊस नाहीये म्हणल्यावरती पूर्ण धरणं आटलीयेत पूर्ण तलाव आटलाय नदी आटली
लय प्रॉब्लेम झाल जे असे सिटीतनी राहतात ना त्यांचा तर पुढल्या अम दोन महिन्यात तर लय अवघड व्हणार हे.
आणि अ आता तर हवामान खात्याने अंदाज असा सांगितलाय की अजून एक पंधरा दिवस तरी अजून पाऊस नाहीच उष्णतेचीच लाट आहे.
आ अपरत म्हणत्यात पाऊस आहे म्हणून पुढल्या महिन्यापासून म्हणजे बा पुढच्या महिन्यातल्या बावीस तारखेपासून पाऊस आहे म्हणतात आणि क पडला तर ठीक गेल्या वर्षी गत चांगला पडला पाहिजे.
आमच्या इथे तर धरणामध्ये ऑगस्ट पर्यंत पुरल एवढाच पाणी साठाय नंतर काय करणार काय माहिती
उफ व्हय.
हो ओ.
कोणतं धरण हे तुमच्या इकडं?
आमच्या इथे खडक वासला धरण हे. हो.
यंदा लय अवघड ते कस झालं असल माहितीय का आता माणसांनी जास त पाऊस पाऊस पाणी पाणी होत होतं ना म माणसं म्हणाय लागलेले पाऊस पाणी बळ कट तय म्हणू पावसानं मनाव घेतला असेल आता की पडायच नक.
हा, पण पाण्याशिवाय काहीच नाहीये ब आपल्याल जर तहाण लागली एक घोट जरी पाणी पिलं तरी किती बरं वाटतं बर.
अ हो.
ज पाऊसच नसला त कस होणार हा पुढचाज विचार अस डोक्यामध्ये येऊन हे होतय कि पाऊस नाही का
हा, एक परीस जेवण नसलं तरी चालतं पण पाण्याशिवाय जमत पण नाही आपल्याला
ए एक टाइम आपण जेऊ नाही शकलो तरी चालेल एक एक ग्लास जरी पाणी पिलं तरी पोट भरल्यासारखं वाटत.
हो.
स्वयपाकाला तर पाणी आणि लागणारच सगळ्यास प्रत्येस प्रत्येक गोष्टीलाच पाणी लागतय खरो पाऊस यायला हवा. सगळ्यांनी मिळून हेना देवाकडं प्राथना केली ना भरपूर पाऊस
ते झाड वगैरे तोडले ना माणसांनी त्यामंग
आणि हो. खरं सगळ्यांनी ना, झाड लावली ना, तर जमिनीत पाणी अडून राहील, म्हणजे सगळ्यांना किमान पाणी तरी भरपूर मिळलं. रिकामा ऑडिओ पाऊस पडलं. पाणी मिळलं. झाडं लावायला पायजेलत खरं.
हो, जर माणसानी आता मनावर घेतलं तर ठीक आहे. नायतर काय पर्याय नाय परत.
आणि, पाणी अ.. साठवून साठवून तरी म्हणजे असं गावामधनं वगैरे ठीक आहे. त्यांना कायतरी... साठवण्याचे तरी.. नै कां हे तरी आहेत. सोर्स तरी आहेत. पण.. शहर वाल्या लोकांनी कुठं साठवणार पाणी ना, त्यांना तिथे.. धरण.. किंवा, काय जेव्हा ते कॉर्पोरेशनवाले पाणी सोडतील तेव्हाच मिळणार. आणि पाणी... पाणी आणणार तरी कुठून? आता नाही जरी ते.. कॅन वगैरे विकत आणायचे म्हणले ते दहा दहा लिटरचे. तरी ते किती दिवस आणणार?
होना, आता आम्ही सुद्धा प्यायला ना ते कॅनच युज करतो. दररोजचा कॅन आणतो आम्ही भरून. दो एका दिवसाला आमचा दररोजचा दोघांना कॅन संपतोय आम्हाला. पाणीसाठा.
तरी एक कॅन कितीला तुमच्या इथं?
अ आम्ही कॅन घेऊन जातो. त्यामुळे आम्हाला पंधरा रुपयेला बसतो. आणि त्यांचा कॅन आणायचा म्हटलं कां चाळीस रुपयेला बसतो.
हो त्यांचा काय, आणि त्यांना परत द्यायला लागतो ना! तो.
हो. मंग म्हनल आमचंच कॅन न्हेलेलं काय वाईट?
चालेल चालेल ठेवते.
हां.